हॅलो.
हॅलो.
हा तई बोला येतोय कावत हॅलो.
ला क्लिअर येतोय ना आवाज. येतोय का क्लिअर एक मिनट थांबा.
बलावल.
ना ह ह किती कॉल झाले तुमचे.
हा हा. माझे अजून माझे पाचच झाले आता तसे.
सेम सेम. म्हणजे माझं एक पाच कंप्लीट झालं आणिता आहे दुसर्या हच्यातून पहिलंच.
अच्छा अच्छा मला काय बीबीसी वच करते माझे कॉल आज.
अच्छा अच्छा बरं बरं आपण ना आता सणांविषयी बोलूया. कारण की काय बोलायचं कुठला विषय घ्यायचा त्याच्यापेक्षा म्हटलं पहिले काय सोप े सोपे जे आपल्या लक्षात येतात ते घेऊ आणि त्याच्यावर. ते बोलू हा आ. आपला ह्या महिन्यात तर मेन हे आहे आषाढी एकादशी.
हो.
हा तर मग म्हणजे म्हणजे. ऍक्च्युली काय मला तर मी आता एक दोन व्हिडिओ वगैरे पाहिलेय. अ तर मला असं आहे एकदा जाऊन पाहायला पाहिजे काय आहे एवढं. जगामध्ये चर्चा होते वारीची पंढरीच्या वारीची. अ सगळं कसं एकदम व्यवस्थित मॅनेज केलेलं असतं होऊन जातं म्हणजे ते. थलाकडून केलेलं असत. अ तर इच्छा तर आहे म्हणजे ह्या वर्षी तर आता शक्य नाही. पुढच्या वर्षी मला असं वाटतं जिथं म्हणजे मी नाशिकमध्येध्ये राहिला तुम्ही कुठे राहिला.
नाशिक मध्ये च म पण.
नाशिक मध्येच आहे ना. म्हटलं ज कुठून चालू किंवा कुठला आहे असा एखादा ग्रुप असेल.
त्र्यंबकिशोर वर न होतात नाव चालू.
हो ना.
हा त्र्यंबकेशरवारन किती जातात लोक.
अच्छा.
हा सगळे जमा होतात तिथे आणि भरपूर बाबरे आत्ता तर किती गेले माग. च्या एक आठ दिवसाप हा हा तर मोठ्या मोठ्या दिं नाही हो कुठं अजून मुलं लहान आहे. माजे.
घर ची जबाबदारी भरपूर आहे कारण की माझा ग. गृह उद्योग आहे घरूनच उद्योग आहे सगळा फूड. वगैरे फूडचा आहे नॅपकिन बुकेचा आहे. त्याच्यामुळे म्हणजे असं जरा वेळ काढणं थोडं आता सध्या मुश्किल आहे. पण आहे इच्छा एकदा तरी करावी पांडुरंगाचं बोोलवणं. आलं की जाऊ हा. आणि आमच्या नणंदबाईंचा वाढदिवस पण असतो आषाढी एकादशीला त्याच्यामुळे आमच्याकडे तर धूम असत. त्या दिवशी आम्ही तर जई नसतो. पण जैन आहे पण आम्ही सगळं फराळग. बनवतो आणि खातो त्या दिवशी मास.
हो का बरं म का?
हा अजून तुम्हाला कुठला सण आवडत. तो सगळ्या सणांमध्ये
माला सग्याना सणां मध्ये फक्त दिवाळी आवडेत.
ह ह ह. का बरं अस दिवाळी काढायच. ह ह.
दिवाली काढते ना मी.
हो का मग असं. का दिवाळी काढल्या दिवाळ काढला असत तर तुम्हाला आवडलं नस. त आवडलं नसत तो सण.
आपण किती म्हणजे किती ऍडजस्ट करतो. मुलांना नवीन कपडे आपल्यासातल नवीन कपडे भ करा हे करा घर साफसफ. करा सगळी काबा बाजूला टाकून आपण दिवाळीचीच तयारी करत असतो नाही का?
नवराथ चालतं आपलं.
हा, ल लक्ष्मी पूजेची पूर्ण तयारी ती. ए साफसफाई पासूनच तयार सुरु होती ना त्याची. हम्म, दिवाळी एकच दिवस असते. पण पूर्ण पंधरा वीस दिवस हा काम पूर्ण म्हण. किंवा वर चालतं. म्हणून म्हणजे, कंटिन्यू सकाळी उठलं कधी आधी हे आवरायचं आपल्याला परत. ते आवरायचंय आपल्याला नाही हे, केला का ते केलं का राहिलं का, पोरांच मधेच चालू असतं. कामाले हे घ्यायचं आम्हाल ते घ्यायचं, दिवाळीला असं तसं असं किती म्हणजे सगळ्यांना ला किती. आकर्षण असतं दिवाळी म्हणून, मला दिवाळी आवडते. हम्म, आणि दिवाळीला कसे सगळे. सगळे काम हा दिवाळीला सगळे, काम धंदे सोडून सगळे बरोबर आप आपल्या घरी येतात.
घरी येतात. तेवढं चार दिवस तरी म्हणजे परिवार, पूर्ण सोबत राहतो.
सोबत रातो हा, बाकीच्या सणांचं काही नाही एवढं. हां, अस सगळे बरोबर जेवता. वगैरे सगळे, किती छान वाटतं ते, आणि सगळे आनंदी राहतात. सगळी फ्रेश राहतात.
हो हो हो.
असं आणि बाकी तिस ना काय प्रत्येक ज्याचे तेच्या घरी करतात.
हो हो हो, नाही नाही एवढं नसतं. पहिले तर याच्याही पहिले म्हणजे, आपल्या वेळेस आपण जेव्हा लहान होतो. तेव्हा दिवाळीला तर खूप, खूपच मजा यायची. सगळ्यांच्या घरी जायचा. फराळ खायचा वेगवेगळं हे, ते कोणी काय बनवलंय, सगळे बोलवायचे या फराळाला या फराळाला.
लाया फराळाला.
आता एवढं राहिलं नाहीे ये, पण कुठे कुठे आहे अजून ही प्रथा. बोलवतात तर आजूबाजूचे.
हम हो.
सिटीमध्ये असं झालं वेळ नाही वेळ नाही असं झालं तय.
हम्म, वेळ नाही. आता कसे लोकं पण, बाहेर गेले ना ओ. जॉबच्या निमित्ताने हम्म, घरी कोणीच नाही. असं झालं ते,
बरोबर. मला तर जास्त म्हणजे, म्हणजे दिवाळी तर आवडतेच पण मला हे जे, आपले पंधरा ऑगस्ट वगैरे आहेत ना, देशभक्तीपर ते पण फेस्टिवल मला खूप आवडतात. कारण की काय माहिती मला लहानपणापासून, तुम्ही ना असं सैन्यामध्ये जायचं, काहीतरी करून दाखवायचं. असं जोश खूप माझ्या अंगात होता. म्हणजे मी, इ स्कूलमध्ये पण होतीना, तर मी ते एनसीसी वगै वगैरे सगळच्यात पार्टिसिपेट करायची. आणि तेच्यासाठी, त मी वेगवेगळ्या ठिकाणी पण गेलेली होती, त्यांचे जे राहायचे शिबिर.
ह ह.
तर ते मला म्हणजे ते, लहानपणापासून असं मला खूप आवड ये. असं सैन्याचं काही असलं ना, कि ते बघायचं करायचं. त्याच्यामुळे मला ते मला त्या, स्टोरीज पण खूप आवडतात सगळ्यांच्या अशा पाहायला. हो, ऍक्च्युली मला आहे ना. अ आवाज आवाजच ह.. ह. आवाज तर माझा आहे ना, इथं आल्यावर लग्नं झाल्यानंतर चांगला खुल्लाय. नाही तर मी अगोदर एकदम शांत होती कोणी बोललं की तेवढंच उत्तर द्यायचं. बस गप्प ह हा हा. पण आमच्या इथं माझे नळनबाई खूप बोलके आहे खूप खूप बोलके आहे त्याच्यामुळे मग ती मला हळूहळू सवय लागली. त्याच्यामुळे आता कोणी आलं ना कुठल्याही गोष्टीवर मला असं बोलता यायला लागतं असं होऊन जालं.
हम् हम्.
आणि मला सगळ्या गोष्टींमध्ये आवड आहे नवीन नवीन क्रिएटिव्हटी हे ते त्याच्यामुळे काय चालू असतं माझं अप तही असं नॅपकिन बुकेचा बिझनेस आहे फूड चा बिझनेस आहे घरून चालू असतं हा असं हा. हो काहीतरी करायला पाहिजे आणि मग हे हे मला असं देशभक्ती पर मला मूविज वगैरे सगळ्यात जास्त ते आल्या की मग पहिले त्यालाच प्रेफरन्स देते तेच पाहियचं. बाकीच्या गोष्टी नंतर असं.
मला करायला नाही पण बघायला आवडतं. तात मूवी अशा आपल्या देशभक्तीपर
हा त्याच्यानंतर मला रक्षाबंधन पण आवडतो खूप म्हणजे तुमच्यात भाऊबीच असते ना जेवढी तेवढी आमच्या रक्षाबंधनला खूप महत्त्व हे.
हो ना भा बीज हा रक्षा बंधन आगोदर येत ना.
हो रक्षाबंधन अगोदर आम्ही जैन ना तर मग आम्ही रक्षाबंधन आमच्यात करतात बाऊवीज थोडी कमी
भाऊबिज
त्याच्यामुळे मग तेव्हा हो दिवाळीला असतंय. त्याच्यामुळे मग ते एक छान मस्त फॅमिली गेट टु कदर होत सगळ्यांची भेट होते आणि गिफ्ट मिळतात खूप ह हा खूप गिफ्ट मिळतात मला त्याचं खूप वय अस हे मजा इंटरेस्ट येतो छोट तस जरी मिळालं ना तरी अरे गिफ्ट मिळालंय असं मग त्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. त्याच्यामुळे मग मला ते
तुम्हाला भा भाऊ जास्त आहे मग त्याच्यामुळे जास्त गिफ्ट
अ हा अ असं काही नाही पण आहे. मला आणि मला ना द्यायला पण आवडत अस गिफ्ट कोणी आलं ना. तर मला असं नाही की काही कारण पाहिजे का कोणा? छोटस काहीतरी द्यायचं अस हा.
हम्म तुम्ही देतात म्हणून तुम्हाला पण मिळतं.
हो हा असं काय आता ते होत माल. किवंग माहिती विचार किंवा हे म्हणजे असं खूप मी असं शांत झालेली आहे आणि काही पण आलं ना की त्याला कस हँडल करायचं ते मला भग
हा बरोबर शांत तेच करायचं.
हम्म.
वचवच करून काहीच होत नाही.
काहीच होत नाही चिडचिड आलडा ओरडा करून काहीच नाही होत असं. हम्म.
त्याच्यापेक्षा शांत राहायचं त्याच्यावर आपोप हे सुचत आपल्याला वरे ना कोणतंही या काम असो किंवा काही असो.
तुम्ही अजून कुठला सण तुमच्या इकडे जास्त केला सेलिब्रेट केला जातो. त्र्यंबकेश्वर राहत काय नाही तुम्ही कुठ? तुम्ही तर नाशिकला आहे ना, तुम्ही नाशिकला आहे ना राहायला हम्म. आपल्या इथं तर आता कुंभमेळा सर्वात मोठा सण तो येत. होय आता.. गेल्या होता का मागच्या वेळेस अंगुळ डुबकी
नाही नाही नाही मी नाही जाते एवढ्या गर्दीत.
हा.
अ.
नाही नाही आम्ही तेव्हा नाही गेलो एवढ्या गर्दीत. पण नंतर अस मध्ये मध्ये जो, म्हणजे रिकामा वेळ असतो ना जेव्हा जे काही नसतं त्यांच. स्नान वगैरे तेव्हा जाऊन डुबकी मारून आलो होतो. पाणी सोडलेलं असत भरपूर पहायचं असतं काय असतं. काय मज्जा असते ती म्हणून म्हटलं जायचं ना एक डुबकी मारून यायची. असं हम्म.
ठीक आहे, झाले ताई दहा मिनट. हो हो ओके चालेल ठीक.